हा बोला की
हा बोला की हा हाहा म्हणजे काय माहेरात घर घर बांधताय का? माहेरात घर बांधताय काय?
नाय नाय तिकडचं तेन्ही बा बांध्याय काढणार आहेत ना.
हा हा
त्यामुळं मला वाटलं काय ते मोजणी तेन हा आज अजून काढायचं बाधायला पण मोजणी तेन करायची हाय
त्याशिवाय काय नाही बघा. आमचं बी ते झालंय. काय नाही बगा आता ती खालच्या घरात जर एकदम करायत नाही वच्या वर अजून हाय. आणि आता खाली एक नवीन बांधल्या. मात्र असं राहायला म्हणजे नाही आजुन येत. कारण वरची सवय झाल्या खाली राहायला यायला नको वाटतयं मग चांगलं घर बांधलय तेन दीदी दीदी तेन येत्यात दीदी दाजी पोर तेन येत्यात मला नाही बा झोप ईत जागा बदलून. एका ठिकाणी सवय झाल्या ना ती तरीबी वर खाली तीन वर तीन अशा सहा हायता.
हा हा खोल्या म्हणजे खाली काय रूम बांध्यल्यात? डबलमजली हाय व्हय डबलमजली
आत टाकलं न
हां म ते आणि पुसायला झाडाय लागत असेल की.
हां पुसायला लागतंय खरं तिजं सध्याला रिकामंच आहे नाही तेना काय टेंश नाही झाडायचं अं कद
हूं हूं
झोपायला ते म्हणजे असं किचन वगैरे जेवढं वास्तुकला सामान आणतंय मोठ्यानं घेतलं होतं ना वास्तुक तेवढं वस् हितं आलेले रं बाकी काय नाही म बाकी सगळं वरचय मग अं वरलं भी घर बांधायचं आहे नाही अम् मग तवांदी खाली सानी मग
पोरं
आवर असतंय. नुसता दीदी तेन झोपल्या खाली उतरायचं मग दोघास्नी दोन असं म्हणून केलंय ब खालचं घर आता बांधताना चांगलंच बांध कलरचं जुन्या पद्धतीचं आहे म्हनजे पहिला कशी माळा म्हणून पद्धती नसायची काय ती त ये मग आत्ता ते घर काढून आणि एक राद्यायचं असं दोघास्नी नेमके लय
होय होय पाहिजेच, की भविष्यात पाहिजे ओ.
पाहिजेच की तवा दोन घरं असं म्हणून केलंय एकच ठिकाणी बांधाय बघालतं खरच मिळालं नाही. तशी जागा एकाच ठिकाणी दोन्ही घरं म्हणजे गनं तशी मिळा
तर लांब
आल नाही मंग हाईत नाही जवळ दोन तीन दा मधी आहेत
आन्
नंतर तेवडचं आहे इ दोन तीन घर हाईत आणि स्टँन्ड आहे पालिकडं. लांब घर आहे अस झाल ते
हा हा
लागून पाहिजे बर झाल असत. मग काय दोघांना दोन पद्धतीन चालत होत खर दिली नव्ह दोन ठिकाणी बसलय लांब होऊन बसलय अअ तिकडली पण बांदायच म्हणतोय तोपर्यंत त काय आता आजून आम्ही एकत्रच हाय अजून चांगलचय त्यान काय टेंशन नाही तुमच नाव शामा धरपडतयं हेच्यावरण फोन ला म काय नावच वेगळ पडतय प्राजक्ता राऊत पडतय नाव वेगळ पडतय म्हणतो सेव्ह केलेले नाव येत नाय हूं
त्याआधी
आमच्या मिस्टरांच येत आसल महेश
येतय खर नाव तेन सांगू नका त्यात सांगायच नाय अस सांगित लय ओ
नाव वय.
हम्म. आणि काय म
कोलाय अ हं.
दिदी
दिदी काय कर कुठलं ओ नाही ओ हेन्ही म्हणत होत थेटरला जाऊया हा हा धुवालेत आजून तुम ते धुन बघ. सगळ असल बघुन आला का? काय तुम्ही
आलो मी बघुन तरी जाऊन पंधरा दिवस झालं पंधरा दिवसा पाठिमाग मी माझ्या माहेरला गेलतो नई. तिथुनच मि वहिणी गेलो. हो इचलकरंजी
हा हा
तवा बघुन आलतो. हम चांगला हाय बघाय सारखा म्हणजे पिचर आवडत नाही सोडा मला पिचर बघायला आवडत नाही. हा हं
हाहा नाही हं मला आवडतय एक मेला आला आणि दोन मे पसन आम्हला शाळेला सुट्टी लागली, म्हणुन हेनि म्हंटल जाऊ नकोस सुट्टीला आपण पिचरतेन बघायला जाऊया वॉटरपार्कलातेन मग खरं वॉटरपाकलातेन नंतर कवा पण होतय मी सुट्टीला जाणार हाय म्हंटल मग ते सगळ कॅनसल झालं. मग सुट्टी अ पंधरा दिवस सुट्टीला च जाऊन आलो. म आल्या पासन तर आजुन कुठं बाहेर गेलो नाही. म
हा हा आम्ही जाऊन म्हणजे मला पिचर आवडत नाहीत खरं पण शिवाजी महाराजांची आवड जास्ती हाय. म्हणुन बघायला गेलतो वहिनी आणि मि मग आणि स्टॉला पण पन्नास आणि बालकनिला ऐंशी होत. आम्ही बालकानीला घेतलतो आता दर उत
हा हा होय.
परवा पेपरला आलत शंभर कोटी काय तिकिट, अरे बापरे
होय म्हणजे आमच्याहित ते ग्रॅ- ग्रॅड ते ग्रॅड प्रिमियम अस कायतर नविन ओपण झालय आमच्याहित असं पुण्या मुंबईला टाकी जास तसं टाकी झालेत ते आन त्याला लय तिकीट हाय आणि ते ऑनलाईन बुकिंग कराय लागतंय असं तिकीट जाऊन ति किट देत नाहीत तिथं
उम मग आमचं पण तसंच झालंय राधा कृष्णाला पण आमच्या इथं हाय इचल करंजित राधा कृष्ण म्हणून हाय किनी त्याला लय तिकीट एका टायमाला तीन स्क्री चल चालत्यात तिथं असं स्क्रीन हैत आ तिथं हाय दोन अडीचशे एकशे ऐशी असं तिकीट हाय तिथं नाही बाई त्याला आम्ही साया कुटतरी बघितलं सद्यातली पिक्चर बघितला तर म्हणून सादे ह्यास ते पंचावटीलाच असं बघितलं खरं मस्त होता पिक्चर
हा हा
तो एक आणि छावा एक बघितला अशील मला पिच्चर आवडतं नाही खरं शिवाजी महाराजांचा
छावा पण टाकीजला बघितला मी अजून छावा बघितलंच नाय
छावा पण मस्त पिक्चर आहे, छावा सार तो पिक्चर कुठला गाजला नाही दुसरा होय-होय हिंदीचा आहे मिक्स आहे हिंदी मराठी
हॅलो हा आलोच दीदी म्हणते ये वर बाळ बोलतय का काय बारकं
हा अभ्यास करणार आहे म्हण तो मॅडमनांचा ड्रॉइवर मधलं सगळ काढाय लाग हा आम तसंच त्यालाच घेऊन येतो एकट्याला मग काय करायचं एकटीला बसू वाटत नाही, खरं लय दमवते आता सगळ्या वर्गात कोणाचं येत नाय हेनीच सगळ्या शाळेतनं टाकलाय बग. गा
हां
आणि आता टेबलांत जावून बसलातर बसाय त नंतर अकरा वाजता जायचं.
मा खरं यायचंच ते
हा या लागतंयच.
मुल येवूदेत अगर नाही येवुदेत.
हा या
अ या अवघड झालं बा खरं. मुलं आली तर एकांदी आलं तर बर वाड ते एकटंच जाऊन बसायला गमत नसल की जीव खर.
गमत नई काय करायचं म
अ बोलून बोलून एवढंस काही बोलणार तर कोण फोनवर.
होय
हम् असं पण हाय नई. पोर असलं की जर रमणार अजून शाळा चालूसतोर शाळा चालू झाल्यावर नेतील खरं.
अजून पंधरा तारखेपर्यंत बघा मॅडमाना सुट्टी लागल्या.
सुट्टी लागलीया होय
हम्म
तोपर्यंत मी हे पूर्ण करून घ्या
हा
किती राहिलेत?
अजून आहेत कीपंधरा आहेत अजून.
अजून पण आहेत काय? माझ्या अजून वीस आहेत म आता वीस अजून कुणा कोणाला करायच? दिदीच्या द दिदीला म्हटलं तू बोलू नकोस तुझ फोन तर दे म्हटलं पाच मिनिटं मी कुणाला तरी जॉईंट करतो आणि पाच वेळा बोलतं म्हटलं तुज्या फोनवर
आणि मग तुमच्या ह्याच्यावर मिस्टरांच्या ह्याच्यावर एकदा करतो की पाच वेळा.
हा कराकी.
माने आणि हा हे पाचवा आहे हे झालं मग आणि कुणावर करायचा ओ दहा झाल्यात आता दिदीच्यावर एक करीन तुमच्या ह्याज्या वर एक नको बा ओळख नाही माझी
नाही माझ्यावर हाय ते अकाउंट
तुमच्यावर हाय
हूं हा त्यान त्याला ओपन करता आलं नाही म्हणून माझ्याच ओपन करून त्याला नुसतं मग ओ टी पी टाक म्हणून सांगितलं होतं. ते प्रोफाईल त्यानं भरायला येईना ना त्याला त्यामुळं नको हा चालतय की
संध्यावेळी करतो.
फक्त करायच्या आधी सांगा कारण ते अकाउंट ओपण कराय लागते ना?
हा हा दुपारी फ्री असतासा तुम्ही
असतय की आता फ्रीच आहे बघा अकरा वाजेपर्यंत कधी पण करा
हूं आता जरा वर जाऊन येतो ती दिदी काय हाक मारायली बघतो आणि मग दहा किती वाजलेत आता दहा वाजाय आले साडे दहा आ अकरा अकरा वाजेपर्यंत फ्री हाईसा
हा हा हा म्हणजे साडे दहा पावणे अकरालाच जाऊन जेवण तेन परत एक तास भर हिकड तिकडं
हा हा मग दुपारीच बघतोय एकच्या पुढं
बरं बरं
तुमच्या मिस्टरांच्या हेच्यावर चाल मग तुम्ही तुम माह्या हेंच्यावर
होय बी आणि मी पण कराय पाहिजे की,
कराय पाहिजे त्यांनी
हा म तुम्ही दुपारी करा नाहीत मी संध्याकाळी करतो. हां मी संध्याकाळी करतो मग. चालते तुम्ही दुपारी कंटिन्यू कंटिन्यू करा पाच कॉल कंटिन्यू हो देत अर्धा तास लगेच होत्यात लई वेळ हे होत नाहीत हा म मी पाच
ह हा चालतय की हा चालतय किती झालं आता
हा हा ठेवा म हा हा